हे अपडेट मारत होती अपडेटच नव्हतं होऊन त तर म्हणून तर खुलत नव्हता
हा आता उठली
उठलो दहा साडे दहा वाजता उठली मग आता आंघोळ वगैरे करून कपडे धुन आता ग फोन चार्जिंग वर होता चार्जिंगवरूनचा काढली ना मंग आता बोलता
नमी वगैरे
नमिताई हाय उठली नाही नमिताई, प्रिया पोछा मारत आहे आई हाय
हो का आज का बनवत आहे मग घुबऱ्या
नाही नाही बनवताय तुम्ही बनवले हा आम्ही बी नाही बनवत हो बोलताव झालं का जेवन गीन
जेवण भाकरी वरण
वरण. दुकानात हाय
होय दुकानातच आहे आता थोडसं काम नाही म्हणून नाही का आपलं हो
हा हो
तुझं हे आता आपण चार चार नाही का कंप्लीट करून देऊ
हा
मग त्याच्या बाद दुसऱ्याच जणला पकडू
त हे म्हणजे आपण हे किती वेळ बोलायचं हो
दहा अजून ते एकच नाही झालय हे रेकॉर्ड होत बरं मघ अडणीचा विचार मी फोन नाही आणला आहे कौशल त्याच्या
त्याच्यावर किती आहे याच्यावर पहिले आपण ते आन्सर सोडवले होते ना
हम्म आता हे नाही तर तसच एका याच्यावर नाही नाही फक्त कॉलच आहे
कॉलवरर मग याच्यावर भी पैसे भेटते
हा
हो अ हो नाही कोन पिरलेलंच पाणी ग ते
नाक काय बसली
कोइं गेली शोबू ताई पागल काय झाली
शकू ताई प्रेस कर आता होती बसुन इवतीला विचारलीस सुहानी फोन काऊन उचलते का म्हणुन तेव जोपून असाल म्हणे सायलेंट र असेल म्हणे हो बरोबरच
झोपूर मंगाशी सुटली ते फोन मध्ये चार्जिंग बी नव्हती मग मी डाटा चालू केला तुझे मेसेज दिसले मी म्हण
हा मी म्हणल कोणाला करू कोणाला करू म्हणत होती
हां
आचल ताईकडे आहे चालू पण ते नाही का उचल म्हणजे करत नाहीे
का
आ
काऊन नाही करतय
इ तेय कामस
अजुन कोणाकडनं नाही आहे का मग आपल्या इकडे
एक अचल ताई बेबी ताई ते तिथं तर बंद झालं आ ताईकडे आहे तिथे आता करते असं वाटत नाही म्हणजे खोबर गळी नाही का अजून एक किरण काकू आहे त्यांच्यासोबत संध्याकाळी बोलून पाहाला म्हणजे करू देते का नाहीय का हो का नाही
पहिलं बोलून पहा लागते ना का म्हणतात तू बोलशील म्यासाठी मी बोलून घेशील बरं
हो मी आपल्या मी नाही का सर्वांच सोचली बऱ्या नाही का कोणीच आपलं पाहत नाही आपलं आपल पाहत आहे त्यांनी
तेच तर आपण करून घेऊ जेवढे भेटले तेवढे
तू आरे आली त मी विचारून पाजे नंतर
हो पहिलं ग्रुपमध्ये काय तर ते होती का काय का मी ना इकडं पाहिलं तर मग दिसली होती का काय का तिचं, नंबर, असल तर मग तिला नंतर करून पाहितो. सांगतो तिले, विचारतो करू का म्हणून.
हम्म कॉलेजमधी चांली का?
हो आता हॉस्पिटलच झालं दोन महिन्याच होत, आता कॉलेज चालू. होय पाच वाजेपर्यंत
पाच वाजेपर्यंत दहा वाजता जाते?
हो दहा ते पाच कॉलेजय आता. आता पेपर बी आहे सोमवार पासून मीडटमचे.
मग सुट्ट्या लागते का नाही लागत?
नाही सुट्ट्या नाही मिडटमचे पेपर झाले, का त्याच्या दोन तीन दिवसान कडम झाले पोस्टिंग अजून, एक महिन्याची.
पोस्टिंग करते आणि मग कॉलेजमध्ये जा लाग
ते हो एक वाजेपर्यंत नाही का करायची नव ते कडमना मग एक वाजता कॉलेज जायचं, तिथं क्लासेस करायचे चार वाजेपर्यंत.
काय येन जाण परवडत नाहीय ना?
तेच तर त्यानी एक तर कॉलेज बी नाही म्हणजे कॉलेज तरी नाही कराय लावावना. तेवढ्या उन्हामध्ये पहिलंच आम्हाला त्यांच्या घरोघरी ही फिरायचं राहते कडमण्यामध्ये.
हा
तेत बी बोलवत आहे अजून कॉलेज हे करायला या म्हणजे शिकवत बी नाही पोस्टिंग चालू राह तेेव कॉलेजमध्ये
हम् मग काय
हम् मम्मी काल म्हणत होती का ताईले म्हणतो बा म्हणून का? ऑनलाईन पैसे पाठव मम्मी द्यायचे तर मला ते जीन्स घ्यायचा होता आमच्या कॉलेजवाल्यांनी, टी शर्ट दिलेत ते नवीन आता.
अच्छा म्हणजे मले सांगणार होती मम्मी?
माय आता मी काल मम्मीला फोन केला होता म्हणत होते की जी काळावाला जीन्स घाला लागते आम्हाला कसे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला अलग अलग कलरचे टी शर्ट दिले ना. तर आमच्या आमची ग्रे कलरची टी शर्ट आहे त्याच्या खाली तर ब्लॅक जीन्स म्हणे मॅम तर ब्लॅक जीन्स नाही माय कड टाईट वाला नाही पाहिजे म्हणे. असा दुसऱ्यावाला तर मम्मी म्हणत होती का शुभुताईले सांगतो म्हणे का दुकाना दम मारून ते आठशे म्हण आठशे मार् ते म्हणत होते जीन्स बी घ्यायचे आणि श्युज बी घ्यायचे येतं.
सहा महिन
मम्मी सांगे नाय का ताईले काई?
ह माहिती नाही सांगली का नाही का शुभांगी काहीच सांगनाय. अरे ते आचल ताईचे घराकडे आहेत. एक दुकान म्हणजे तू कुठून घेतेय?
मी घ्या कोठून घेऊ काय आता विचार करता कुठून घेऊ ते.
कसा वर घेणारे?
जीन्स
हमं.
ते माझ्या पण निळा वाला होता प बॅगी टाईपच. इकडे किशे बीच बीच मदी तसे वाला साँग काढा. कलरच
ते आकाच्या घराकडे दुकान आहेत ना. तिकडे नाही का, अडीचशे-तीनशे रुपयामधेच भेट ते माग नाही का, आम्ही प्रजू साठी गेलो होतो ना. तर अडीचशे रुपया मधी घेऊन आलो तिचा.
हो का. त्यांच्या घराकड आहे.
हो. म्हणजे तेथ कसं कधी अवैलेबल साईज राहते नाही राहात. पण नाही ता भेटते तिकडे.
हो का. पहायला लागेल मग उद्या उद्या शनिवार आहे उद्या एक वाजे पर्यंत आहे. तर रविवारी वगैरे जाऊन खुल राहील ना रविवारी?
हो. ते हररोजच खुलं राहते. म्हणजे ते असेच लावून राहते दुकानं.
हा तेच का तसे असे लटकावून राहते ते.
हो. पण म्हणजेच पण तिथं अंधार त्यांच माल राहते ना दुकान आहे तिकडे.
हा हा.
त तिथं नाही का राहत. अ घर नाही का तुझ्या अशील तर राहील ना मोठी साईज बिन तर सांगशील फोन करून.
हो. प्रजूला फोन करून म्हणायला लागती का. येत बा मग रविवारी वगैरे घ्यायला लागते आता. ग आम्हाला आता दर गुरुवारी लावून जायचं आहे ना
मी प्रजू दिदी नाही का फोन केली होती. मी म्हणल तिच्याकडे ते अँप फोडून टाक म्हणून पण ते प्रोफाईल टास्क नाही का. कसं कंप्लीट इकडून नाही होत शायद तिकडूनच होते.
म्हणजे इकडले कोणी खोलू नाही शकत का?
नाही ते ख खोलू शकते. पण ते टास्क कंप्लीट नाही दिसत.
हो का. तर मग कॉल लावून बी काही फायदा नाही का?
नाही कंप्लीट नाही झाल तर मग नाही होऊ शकत ना.
ह नमीताई म्हणत होती का मी बी खोलतो म्हणून तर मला ते खोलले तरी बी नाही होती तिचं बी.
नाही. तसं खोलून पाहिल ना. मी शुभांगीच आता खोलून पाणी तर कंप्लीट नाही झालाय. आले का.
म्हणे ते जे क्वेशन जेव्हा सॉल्व करतो कम्प्लीट म्हणून दाखवते.
हम्म. जे जेव्हा पण आपण स्टार्टिंग ला ओपन केल होतो. आपलं होतच नव्हत.
हो.
मग काय का दुसरे जणांना म्हणजे ते कोणाकडून तर ते बोलणं नाही का. त्याच्याकडून झालं ना ते. तिथे तसं पाहिजे.
अ ति
जेवण केली का?
जेवण नाही. करायची स चाय टोस्ट खाली होती. आता वरण वगैरे झालं जेव मग आता थोड्या वेडा.
आज सर्वेजण घरीच आहे.
हो, आज सर्वांना सुट्टी आहे, आक्का बी आज घरी आहे.
आक्का कुठे जाताय? मिरची. हॅलो. आक्का मिरचीला चालली का?
मिरचीलाये का, कापसालये का?
हम्म, सकाळीच जाता?
हो, सकाळी नऊ वाजता जाते, साडे सहा सात वाजता येते.
नाही. नम्मीला ही सुट्या लागल्याय का पेप
नम्मी ताई चे पेपर झालेत. झाले तिचे पेपर, आता कॉलेज बी चालू झालं, चालली सोमवार पासून.
ते मग कोणाच्या घरी अरे ते नाही का कोणत्या तरी प्लेस वर गेली होती, मंदिरात का काहीतरी कोण? कृतिका कृतिका कृतिका. तू पाहली का कृतिका कधी?
गेली, हो, मस्त शूट वर गेली, ते व्हॉटसअप वर बी टाकली होती.
हम्म.
आजकाल बहुत व्हिडिओ बनवायला लागली, ते पण.
हो, व्हिडिओ म्हणजे ते शाळेत नाही का आता तसंच ह्याच्या मुलीचे जाणार आहे वाटते.
शूट करण्याच्या याच्यामधी, अरे, कोणतं बी सर आलं का, शूटच करायला चालली ते.
तिच्या ताईनं बी बनवला होता वाटते, मला तिच्या ताईची बी दिसली त्या अंजली ताईची.
हो, अंजली ताई मेकअप करून देते ना.
बनवली मस्त टाकू, हां.